नक्की आता काय तुम्हाला रिंग आली, रिंग आली
होय मला रिंग लगेच आली की,
आणि आम्हसानी मला रिंगच आली नाही ऐकायला म्हणजे फोनच आलेला नाही रिंग तर ऐकयाला, तेच राहू दे खरं दिसलं असत तरी पण उचललं असत, तर रिंग पण ऐकू आलेली नाही म्हणजे तुमच्या फोनच येईना मग तिथं काय मेसेज ते काय
नाही नाही कायच नाही अका काय मेसेज आलंच नाही की नाही. नाही म्हणजे आलेच नाही बाळ
हा हा हा मी म्हंटलं काय म्हणजे, मी लावलेलं दुपारी एका व्यक्तीला त्यांच्यात तसं दाखवलं, त्यांचा फोन सगळं झाल्यात, आणि त्यांना आता लावू शकत नाही असं मेसेज आला तर मला, म्हणून म्हटल विचारूया जेवला?
सगळं झालंत काय तीस तेच
नाही नाही नाही नाही झालं आता अकरावच आहे. ते अकराव कोण आहे? ते कसे, नेटवर्क ते नसलं का नाही तसं होतं नाही तर वर्ण ते कार्याच्या ऍपमधलं पण होते तसं, हम्म ते दुपारी दुपारी मला पण कुणाचे फोन लागण झालते. मला याल ते खरं पण लागण झालते दुपारी
हा मला पण दुपारी त्यांनी करा म्हणून फोन कराल तर मग त्यांच त्यांनी नाही टास्क मध्येच नाही बोलणं झालं दो मग तिला केलं आम्ही दोन मिळून, पण त्या ह्याच्यामध्ये नाहीतच त्यांनी,
माझं बी तसच झालं ते म्हंटले काय मी टास्क मध्ये नाही खरं तुम्ही मला केला तर चालेल. ते म्हटले, आणि केल्यावरती उचल नाही कि त्यांनी, आणि वेस्ट गेल माझं कॉल मग ते वेस्ट जाऊन चालत नाही ना, ह मग मी सांगाल तो त्यांना तुम्हाला टास्क आला नाही म्हंटल्यावर करायला चालत नाही. त्यांनी म्हटलंय मी दुसऱ्यांच्या संघ बोललोय खर
हां हां हां
आणि माझं गेलं की वाया एक
अ वा म तस जीवाल लाग ते ग ह
बसलोय
पां पोरं झोपली?
हा झोपली आत्ताच.
हा काय नाव आहे ग बाळा तिचं
चारीका नाव हाय
हा हा अ बाळाच ग आका
अ हि अनुश्रे
अनुश्री हा हा
आणि ऐश्वर्याची मैत्रीण हाय मी ऐशवर्याच्या वर्गात होतो आम्ही.
हा हा हा हा दोन ऐश्वर्या पलीकड आहे ती जोशी,
ह हां जोशी,
हा होय हा ती पण मला काय माहित म्हणजे, कायत
होय
अ होय
हम्म हम् ती म्हणाल ती मला तुम्ही काय काय करताय भरपूर रेसि
होय आणखे तुला मी मगाशी ते बाळाचं हे बीटच पण ते बाळाला असं ते हे करून दिलीस तर पण चालते बाळ चपात मध ती मधे पिठात मिक्स करून, चपातीच्या पिठात बीट बीट वरण सोलायचं
हा
आणि बीट लय तर खिसून चपातीच्या पिठात मळायचं त्याच्यात त्याला चवीपुरतं मीठ ओवा जिरं घालून जरा हिगडी घालून ते आसं पराठे सारखं लाटून त्याला लाल कलर येत ते अस वर वर खाली भाजून तूप लावून भाजून त्याला बाळाला दिलीस तर पण चालतय बघ.
चालतय, पौष्टिक असतय होय की नी पीठ
हा पौष्टिक असतय आणि ते पोटात पण जातय आणि भाजी पण खाल्ल्यासारखं बीट तर पौष्टिकच हाय.
हा होय होय आणि बीट आसं खाल्लं तर खायला दिलं तर खात नाहीत.
खात नाहीत, नाहीतर मग बिटात तर काय करायचं किसायच आणि मग सरळ खीर करायचं, नाहीतरी गाजर चा हलवा कर तो कनी
हा हा तसं
घ्या हलव्यासारखं करायच आमच्यात ते करतो आम्ही सारखं
गोड लागतय काय मग ते गोड गोड करायचं.
ते बीट पण गोडच असतय आणि थोड सा खर घातलं की मग वेलदोडं जरासं हे काजू तेंन टाकायचं जरा तुपात ते भाजून घ्यायचं अ बीटच खीस आणि तुपात भाजून घ्यायचं त्याच्यात नाही तरी जरा साखर जरा दूध थोडं थोडं घालायचं. लय पण हे करायचं नाही जरा जरा घालायचं जरा तूप वरण आणि दोन चमचे सोडायचं जरा काजू पिस्ता टाकायचा आणि पोरासन त्याच हे करून द्यायचं
बर बर बघतो आता या आता बाजारात नानतो आणि त्या मी कसं ते रव्यात घालून रव्याचा डोस कर ते करत होतो
ह
बीठ किसून रव्यात घालायचं आणि ते कांदा जरा टमॅटो जरा घालून ते डोसे उठवायचं
ह
ते करत होतो खरं ते सारखं सारखं पण खात नाहीत मी
नाही नाही जर वेगवेगळं पाहिजे पोरासणी आणि काहीतरी वेगळं करून दिलं तर जर खातत
होय डब्यात पण द्याय लागते कायत वेगळं
ह येऊत आहे नाही
हा आणि ते,
ना झालंय बाळा त्यांचं पण जेवण बेवण सगळं आवरडलंय,
हा हा आम्ही आज रोज साडेआठ, ला जेवण होते नऊ ला भांडी ते होत्यात, आणि आज माझा उशीर झालाय, आज दहा वाजले तरी जेवलो नव्हतो नुस
जेवा हा जरा, वेळ झाला की ते भांडी बिंडी काढायला वेळ होतय ना,
अ बरं जरा दोन ताटा आहेत ठेऊ या, म्हटलं तर उद्या गावाला जाणार आहे मग सगळं उद्या पण आवरत नाही लवकर,
आवरत नाही, आवरत नाही मग हह, होय उद्या मग गावाला जाणार, त कस कॉल कसं करणार नाही का,
तर तिथनच करायचं गावी गेल्यावर, इचलकरंजीला येणार आहे मी.
इचलकरंजी ला जाणार हाईस व्हाय बर बर,
हा हा हा मज, तर वेळ मिळाला कि, तीतन फोन करायचा.
हा हा,
खरं जास्त कसं, आवाज येणार नाही कोणत बोलतं आहे, मग मधीच येतं आहे त्यांना काना, नसते अस गावाला गेल्यावर कोण, तर बोलणार आपल्या संघ कवा आलीस, काय मग ते अवघड होते. म्हणून ह, म आता जेवढं आहे तेवढं, शिल्लक कॉल तेवढं लागतात. तोपर्यंत लावायचं कुठे कुठे वीस थाईत कोणाचे कोणाचे, पंचवीस आहेत कुठपर्यंत, लागते तिथपर्यंत लावायचं. माझे तर आ माझे तर आता पासा सहा, झाले मी पास लावल्यात आणि बाकीचे मला, पासा पासा दुसऱ्यांच्या आलेत. असं बारा झालंत हम्,
असं ते आलेलं आणि असं केलेलं मिळून होत्यात काय ते?
हा होय आलेलं आणि केलेलं सगळं, मिळून होत आणि आपण मोजायचं असलं तर, त्याच्यावर जिथ डाईल करतोय की नाही, ते सगळं खाली खाली खाली घ्यायचं आणि ते नंबर किती वेळा डाईल केले, ते मोजून हे करायचं.
हा हा ह म्हणजे आलेलं कॉलच, पण ते येतय आणि ते पण केलेल्याच पण असं मिळून हे होत इ ते,
ते मिळूनच त्यांनी हे, करतात
ते करतात म्हणजे एकच असं हे करत नाही, नुसतं आमचं डायल केलं तेवढंच हे,
ते दोन्ही पण धरतात तेनी खरं, डाईल केल्यात कानी, ते वीस करायचे आहेत बहुतेक, का असं मला वाटते.
हा हा हा होय की, असणार बहतेक तस,